हॅलो, हा हा आवाज येतोय, बोला की काय चाललंय?
काय आता बाकीची, कामच कि चालू आहेत.
हम्म माझी कामं आवरली बघा, मी बसलीय.
हा हा हा जेवण वगैरे आवरलं?
हा, जेवण झालं.
हा हा हो आमचं पण झालं आता, सगळी गेलीत कामावर.
हा हा मुलं मोठी आहेत का?
अ मुलं, नाहीत अजून.
नाही झाली ना, हा, ठीक आहे आणि मिस्टर?
मिस्टर गेले की कामाला, ऑफिसला गेले. हां.. आता, घर घरची इकडं पाऊस नाही, ऊनच आहे. जास्त गरम व्हायला लागले, तुमच्याकडे कसं आहे? पाऊस ते
इकडं, पाऊस खूप पडला रात्री, आणि आता पण असं ढगाळच वा वातावरण नाही, ऊन नाहीच आहे.
हो इकडं काय? म्हणजे पाऊसच पडेना. झालंय भरपूर, असं गरम व्हायलागले नुसतं. फॅन मधनं पण, गरम वाफा निघायला लागल्यात.
वाफा येतात.
हा ते जास्त ऊन झालं. मग आता, पावसाचं दिवस आहेत खरं पाऊस नाही, हे चाललंय.
हा, येईल ना पाऊस.
हो हो हो. बाकी कायच करताय आणि मग? आम्ही कोल्हापूरच्या आहे आम्ही कोल्हापूरचे आहे, पण पुण्यात राहायला आहे इथं.
अच्छा, पुण्यामध्ये आहे का? हम्म हम्म प्रॉपर कोल्हापूरचे आहे.
हो.
हम्म हम्म बोला कि म आणखी काय म्हणता? तुम्ही जॉब वगेरे करता का? घरीच असत का? हम्म हम्म.
बगायच वेळ जातच नाइ कंटाळ त्येव काय करायच का समजत नइ
होय ना आणि टी वी बघून बघून पण किती बघणार.
ते कंटा आणि मोबाईल आणि नुसते टीव्ही चालय काय न डोक म्हणजे कामच देत नाही अस होतय मग.
होय कि मग काईतरी जॉब करायचा ना
जॉब करायचा बघाय चाललय बघू आता घरात न पण परवानगी भेटाय पाइजे ना.
होय होय घरातून मेन परवानगी पाहिजे.
त्याच्याशिवाय नाई आता मिस्टर म्हणतात कशाला जॉब पाहिजे पण आपल्यासाठी जॉब पाहिजे ना, काय घरात घरी तरून बसून काय करणार? हो आणि सता स्वतः कमावल्या तर ते वेगळच पडते हो.
होय के आणि आपल सेवव्हीग हो ते म्हणा आपल्याला मन मन लागतय आपलं त्या कामात आणि एकट एकट वाटत नाई ना
म तेच आता कस एक घरातली काम झाली कि दुसर काहीच काम नाही मोबाईल घ्यायच बसायच नुसत तेच चाललय आता
होय की आणि कंटाळ येतोय ना मग एकच गोष्ट करून.
हो तेच ना आणि ग घरातल पण आ ते करून करून केवढ करणार दोघांच करायच
हम् बघायचा जॉब मिस्टरला समावून सांगायच जॉबच सांगायच मग बघते म्हणायच मी.
हा आता आमची म्हणजे मेस होती चालू आमची वर्ष झालय मेस चालू होती पण आता गॅस मध्ये गॅसचा प्रॉब्लेम झाला ना
होय होय.
ह् मग त्याच्यात मेस बंद केली आपण गॅस बॅक न भेटत नाही म आपण महिन्याला आपल्याला आठ दिवसाला एक गॅस लागतोय.
आठ दिवसला?
हा मग त्याच्यामुळ आता ब्लॅकने पण भेटायच बंद झाल त्याच्यामुळ मग ते बंदच करून टाकल.
होय की, भरपूर लोक होते का मेस ला?
हो भरपूर म्हणजे अस महिन्याचे अशे नव्हते पण पैशे
हा हा हा, ब्लॅक ने भेटत नाही का गॅस तिकड?
म्हणजे अस जास्त भेटत नाय आता जास्त ओळख म्हणजे असली तरच भेटतय.
हा हा.
हम्म आपण मग आता आठ दिवसाला म्हटल्यावर ते जास्तच होते ना महिन्याला एक गॅस भेटतोय.
होय की पंचवीस, पंचवीस की किती हा पंचवीस दिवसांनीच ना?
हा मग तेच ना सगळ प्रॉब्लेम झाला त्याच्यामूळ.
हा, आठ दिवसाला टाकी संपते म्हटल्यानंतर भरपूर लोक जेवायलेच असतील मेसला.
हो हो भरपूर येता. सकाळी संध्याकाळ नाही नाही आमी दोगी तिघीजणी होतो म्हणजे बहीण होती, माझी मम्मी होती आणि मी होते आम्ही तिघीजण सांभाळायच ते सगळ
हा तेच ना एकट काय हँडल करताय एवढ सगळ.
त्याला नाही होत.
हा तेच ना भाजी वगैरे आणायच रोजची भाजी आणावी लागत असणार.
रोजची भाजी आणा सगळ ते कांदे वगैरे कापा त्यांना ते भाजी निवडायला ते त्यालाच वेळ लागत जास्त
हो ना म्हणजे कसं अस म्हणजे कसं करत होता तुम्ही
म्हणजे आम्ही स म्हणजे आमचा रे नॉन व्हेज नव्हत आमचा व्हेजस पूर्ण होत म्हणजे आमचे जे मालक होते ना त्यांच्या इथं ते नॉन व्हेज चालत नव्हतं फक्त व्हेज साठीच दिलेलं होतं त्यांनी
हा हा दोन्ही टाईम म्हणजे चपाती कि संध्याकाळी भाकरी सकाळी चपाती
म्हणजे सकाळी चपाती फक्त आणि संध्याकाळी मग चपाती भाकली दोन् म्हणजे संध्याकाची जास्त गर्दी असायची ना सकाळची जास्त नसायची
म्हणजे अनलिमिटेड लोक खाऊ शकतात तिथं जेवण
हो म्हणजे ऐंशी रुपये थाळी तीन चपाती भात दोन भाज्या वरण असे अनलिमिटेड म्हणजे आपण भाजी व वगैर लागल तसे आम्ही देत होतो चपात्या फक्त तीन नाही नाही भात आणि भाजी एक्स्ट्रा म्हणजे जास्त देतात चपात्या फक्त तीन असं होत हा बाकी तुमच्याकडे काय अस हो वेगळे वेग संध्याकाळची ते भाकरीे आणि चपाती असं करायचं
हा हा म्हणजे लोक येणार तसं तुम्ही हे करत असणार ना जेवण बनवत असणार
हो हो हो म्हणजे सकाळी कमी असायचं पण संध्याकाळी जास्त मुलं वगैरे कंपनीतली म्हणजे बॅचलर राहणारे ना ते जेवायला वगैरे हा त्याच्यामुळे संध्याकाळी जास्त अ सकाळी कामावर वगैरे जातात ना
हो हो
हो त्याच्यामु आता आपण आता बंदच केलं तर गॅसमु काय परवडत नाही हो गॅस मु पण
हो आणि ब्लॅकनी पण नाही परवडत ना गॅस
नाहीय परवडच हो डबल आता घरीच आम्ही आणला तीन हजार न आणला म्हणजे आता महिना झाला असत अला चवेेळेस
तीन हजार नाही आणला
हो
भरपूर पैसे घेतले तिकडें मग आमच्या इथे ब्लॅकने भेटतो अठराशे रुपयाला भेटतो ब्लॅकने
म्हणजे ज्यावेेळेस गॅसचा भरपूरॉ् प्रॉब्लेम होते ना त्यावेळेस
हा हा तेव्हा होय तेव्हा आमच्या इथं पण महाग होता खरं एवढं नव्हतं दोन हजार एक बावीसशे अशा आसपास तीन हजार वगैरे नाही
ह आणि इथं काय करायच ना अ आपण घरगुतीता ते टाके भरून ठेवायचेत ना म्ह हजार साडेतीीन हजार असेच गॅस द्याय लागले ते पण
अरे बापरे म्हणजे त्या ह्याच्यावर कार्ड व
हा कार्ड व म्हणजे आता आपले आता तुमचं पासबुक आहे बुक आहे बघा त्यां ते चार भरून घेतलं ते भून ठेवायचे म्हणज ऊश र त ह सा तीन हजार असे करून सांगाय म्हणजे दुसऱ्याला टाके दता म्हणजे त्याच्यात पण ते पैसे काढायला लागले ना घर ुती गॅस म पण आम्ही काय बोलणार आता आपल्याला गरज नाही म्हंटल्यावर ते कराय द्या हे करराला
अ वस्तू आहेि ते घ्यायलाच पाहिजे कितीही महाग झाली तरी त्याच्याशिवाय काही पर्यायच नाही
आणि त्यावेेळेस तसं होतच ना तस गॅसचा प्रॉब्लेम
होय होय भरपूर प्रॉब्लेम झालेला गे याचा
हम्म त्यामु आम्ही पण थोडेच हो थोडे दिवस बघितले आणि बंदच करून टाकले त्यात
हो की
हो मग काय करणार हो हो तुमच्याकडे मग कसं घ्यायचं हे त्यां व्यवस्थित आहे का आता
हा कार्डावरती काय नऊशे रुपयाला भेटतोय आणि ब्लॅक नाही अठराशेला असंच की पंचवीस दिवस झाल्यानंतर नंबर लावायचा हा डबल रेट पंचवीस दिवस झाल्यानंतर नंबर लावायचा चार दिवसाांनी मिळते टाक आहे आता व्यवस्थित आहे तेव्हा खूप खरं प्रॉब्लेम झालेला इथं पण
अ होय होय म्हणजे लही प्रॉब्लेम झाले लोकांचे त्यावेेळेस
आणि ब्लॅकी पण गॅस भेटत होता नाे देतात ना भरून एक किलो दोन किलो ते पण रेट आहे दोनशे तीनशे रुपये लावलेला
आमच्या इकडे चारशे रुपये किलो ला होते
हो डबल रेट होता आमच्या इथं दोनशे रुपये किलो
हा तेच ना मग तेच की आणि गावी कस गावी अस तर का एवढ वाटत नसत चुलवे
हो चूल वगैरे असते गावी त्याला भरपूर ऑप्शन आहेत
हो आणि तर लाकड बघाय गेलं लाकड दहा रुपये किलो आणि त्याच्यात लाकूड वड स येणार आपला हातभर असते ते किलो म जोणार
चालतच नाही हो चूल वगैरे काय
नाही नाही आम्ही बघाय गेलतो ति लाकडे पण लाकडं किती परवडणारं हजार रुपयाची दिवसाला लाकडं पाहिजे
होय की मीस चालवायची म्हटल्यावर ना
हो मग तेच ना मग त्याच्यापेक्षा
तो लाइट वरचा गॅस भेटतो बघा ते बघायचं ना मग
इलेक्ट्रिक ना अ ते आम जे मालक होते ते म्हणाले इलेख तर गीथ काही चालणार नाही असं ब ह म्हणजे त्यांच ते ब विक्री होती ना त्यांची साईड ला
हा हा
मग त्यांचं वेगळं सगळं लायटीवरच चालायचं ना त्यांच केकशॉप त्यांच सगळ पूर्ण हे फ्रीज वगैरे आईस्क्रीमचात सगळं पूर्ण
हा हा हा त्याच्यामुळे बोलले असते
ला म्हणजे लोडिंग येणार ते एकाच हच्यावर असल्यामुळे
होय की बरोबर आहे आणि त्याला पण कसं हा त्या गॅसचीच भांडी लागतात ते गॅस घेतल्यानंतर त्यांचीच भांडी घ्यायची त्याचे दोन अडीच हजार आपापल्या रेगुलर भांड्यामध्ये स्वयंपाक होत नाही त्याच्यावरती
हो हो तसच होतं ते
ते पण भीतीच वाटते ना खं रिस्कीच आहे कि ते
हो मग काय करणार आपल्याला काही समजणार पण नाही त्याच्यातलं काय होतय काय नाही ते
होके
चालेल तुम्हाला कॉल करते मग थोड्या वेळाला आणि
हो ह ठीक आहे हा बाय